ठेवलित
बोल की
हॅलो
हॅलो आवाज येतोय आहे काय
ललित
हा हॅलो, आवाज येतोय काय?
हा येतोय की ललित.
हम्म ते नव्ह
हा बोल की, अरे तुझा आवाज बारीक यायलाय.
हम्म थांब हा आता येतोय का?
हा राहू दे सोड बारीकच यायलाय आवाज.
हम्म बरं असो सोड
प्रॉबलेम असल.
हा हा. मग कुठल्या ट्रिप काढायचं?
विमानाने नेपाळला काढूया.
नेपाळला
हा
तर अ नेपाळ नेपाळ नेपाळ नेपाळ नेपाळ नेपाळ जायला भावा जाताया जाण्यासाठी आणि येण्यासाठीच आप आपल्याला चार दिवस ला आठ दिवस लागत्यात, आठ दिवस तिथे जात्यात.
चार दिवस जायला लागतय तिकडे नेपाळला.
अरे आता नेपाळला जायचं म्हणलं की नाय महिन्यावरच किंवा दोन महिन्याच ट्रिप काढायला पाहिजे निवांत फिरायचं अस निवांत मला फिरायचं असलं की नय दो ॲटलिस्ट दोन महिन्याचा तर काढायला पाहिजे. निवांत फिरायचा हा निवांत फिरायचं म्हणलं तर
करन्सी, आपली करन्सी तीच आहे का वेगळी ये?
वेगळी करन्सी आहे तिथे ती तिथलं. वेगळी करन्सी हाय? होय वेगळी आहे तिथं मा म्हणजे आता एक्स्ट्रा रुपीज आता इथं अ दहा रुपये तिथं पंदरा रुपये.
होय.
होय होय. पंधरा काय सोळा रुपये असं काय तर हाय.
एक चांगलं आहे की नाय मग, तिथं कुठल एक मग कुठली करन्सी हाय तिथं.
तिथलं त्यांचेच करन्सी आहे बा रुपीज मध्येच आहे. पैसे पैसे रुपिज हा रुपीजमध्येच हाय.
हां
पणं वेगळं हाय म्हणजे असं अ ते रे म्हणजे इथलं एक रुपये म्हणजे तीत त डेड रुपये अँड डेड हा डेड रुपया असं काय तरं हाय. दीड दीड हां
हा हा अरे मग स्वस्तात होईल की मग ते
आ भावाच तिथं महाग पण हाय लई महागय. आणि फ आता अ सपोज आ तिथले लोकले लोकांनाच महाग जातोय म्हणल्यावर आपले आता सपोज इथले लो बाहेरचे लोकं गेलेत का त्यांना ते कि ती महाग म्हणतील माहित हाय का तिथं. बघितलायस नव्ह गोव्यात तू, गोव्यात बघितलायस नव्ह तू.
हा बघितलंय सोड हम्म. तिने अ चहा तेन कितीला आहे? तिथं म्हणजे असं लोकल वस्तू
आता मी काय चहा पिलो नाय बाबा तिथं ल नेपाळमध्ये कधीच बाहेर. का बाहेरज गरजस पडली नाय म आमच घरातच करतो करत होतो.
हूं बरा, डायरेक्ट ट्रेन हाय.
डायरेक्ट ट्रेन नाहीये आहे इथनं यु पी पर्यंन ट्रेन जातोय. यु पी मधन मग चेंज कराव लागतंय नेपाल पर्यंत बॉर्डर पर्यंत जातोय तिथन यु प पी वरणा बॉर्डरपर्यंत जातोय. मग त्यानंतर अ तिथनं मग आपल्याला दुसरी बस धरावं लागते बस स्टँडपर्यंत
अ ब बसनं जावं लागतंय
हां ब इ अ द अरे सपोज आता तुला डायरेक्टं जायचं असेल म्हणजे तिथल नेपाळचा बस स्टँड पर्यंत तू ट्रॅव्हलिंग पण करू शकतो कारण ट्रॅवेलिंग डायरेक्ट जातोय.
हा हा. मग ती थांबते कुठं काय नाय हा ट्रॅव्हल
अ ट्रॅव्हल्स थांबते की मध्ये मध्ये जेवताना किंवा तर कोणाला तर काय तर वॉशरूमला जायचं असं रेल मध्ये असा दिवसा ते तीन चार वेळ थांबते तीन चार पाचं वेळा थांबते.
पाच वेळा थांबते हा मग दिव कन्टिन्यू चार दिवस ट्रॅवेलिंग होणार की
अ कसला प्रॉब्लेम लोक जातातच.
कसं ना हाय हा तर एक काय ते चार्जस काय त्याचा हितंन नेपाळला जायचा?
आता बगोस प अह चार दिवसाचं मी सांगतो तुला बजेट काय पडतोय म्हणजे फक्त ट्रॅव्हलिंगचा म्हणालोय. ना तिथं जायचं ब खायं प्यायचं ट्रॅव्हलिंग सगळे इन्क्लूड त्यामध्ये पाच हजार धरावं लागणार म्हणजे पाच पाचं दहा हजार आपल्याला फक्त ट्रॅव्हलिंग येण्याजाण्यासाठी फक्त साइडला काढून ठेवाव लागणार. अह दहा हजार म्हणालो मी
दहा हजार
हम्म.
हम्म हम्म.
फक्त दहा हजारं आणि तिथं जाऊन एक्स्ट्रा मग खर्च जे तुमचा आता ते सेपरेट काढून ठेवायचं. ॲटलिस्ट आता पन्नास हजार तर आपल्याला सेपरेट ठेवायला पाहिजे.
मग आता दोन महिनेचे दोन महिने जाईल पन्नास हजार मध्ये का नाही?
दोन महिने जातील सोड पन्नास हजार मध्ये दोन महिने असं.
तर पण तिथं ट्रॅव्हलिंगच बघा पाय ने नाही तर ट्रॅव्हलिंगला किती खर्च येते काय येते.
हा.
तिथं ट्रॅव्हलिंगला किती खर्च येते काय?
दिथलं ट्रॅव्हलिंगच एवढं जास्त खर्चा म्हणजे येत नाही सोडं
हॅलो.
हां.
हॅलो.
हॅलो येतोय का आवाज?
हो येतंय की.
उम्म. तिथलं तिथं जायचं म्हणलं की नाही कोण तरं तिथलं लोकल व्यक्ती पाहिजे रे.
मग ते लोकलचे असं स्वस्तात काय महाग आहे तिकडं?
काय?
लोकलची स्वस्थ आहेत का महाग आहेत.
म्हणजे मी काय म्हणायला माहित आहे काय लोकलच आता लोकलच कोणतरी व्यक्ती असला की नाही तेथल्या मग त्याला सगळं माहीत असते ना काय ते, आणि आता काय तर घ्यायचं म्हणलं की किंवा कुठं तिकेट काढयं मला तो डायरेक्ट जाऊ शकतोय ना आता बाहेरच्या लोकांना त्यांनी बघितले की नाही मग जास्त पैसे घेतात.
हम्म होय ते पण आहे.
मनोनाज.
म तिथ लोकलला कोण आहे ओळखीचा?
मी हाय की.
ऐ तुला माहिती तिथलं सगळं?
म्हणजे सगळं माहित नाहीये अ अरे कसं असते माहित आहे काय म्हणजे आपण लोकेशन टाकून जाऊया की त्यात काय झालं.
लोकेशन टाकून जायला तरी चार्जेस तिथला माहिती आहे सा पय नाही म्हणजे आता इथला इथला आता कुठली बी की नाही आपल्याला एक अंदाज माहित असते की बाबा हेथे एवढ्याला आहे.
हम्म तेच माहीत नाही मला.
तसं कोण तर मग तुझं बहुतेन कोण आहे तिथं अजून तेन
आहेत की.
ते आलीत ना मग तेना घेऊन जायचं.
हम्म.
कुठं कुठला पप्लॅसेस फिरला आहे तू?
मी जास फिरलोच नाही आहे तिथलं प्लेस. अरे कधी असं आम्ही जातोय काय पंधरा वीस-दिवस थांबतय आणि परत येतो. तोयरी असं फाय फिरायला भेटत नाही आम्हाला. गेलो तर तेवढंच मामाच्या घरी जातो तेवढंच दुसरं काय नाय.
फीराय पाहिजे रे तिथं आहेत ना प्लेसेस करायला.
होय शेवट आहे आता आ म्हणजे हा असं आहेत आहेत भरपूर आहेत.
हम्म हम्म. टोटल बघय गेले तर पन्नास हजार रुपये खर्च आहे म्हण.
हा पन्नास ररुपये खर्च आहे ते सेपरेटच दहा हजार तर सेपरेटच काढून ठेवायला पाहिजे. आणि नाही नाही नाही चाळीस हजार मला तर चाळीस हजारचं बघकी आता नेपाळमध्ये करन्सी मध्ये किती होतेत?
चाळीस हजार हा तसं होतंय सोड
हा मग आता दहा हजारचा सोळा हजार होतोय म्हणल्यावर चाळीस हजारचा किती होईल कॅलक्युलेट कर की.
शाळी अ बघ दहा हजारचा सोळा हजार झाल्या.
हां
साहा सेन चूक चोवीस चोवीस हजार रुपयाने वाढत्यात. म्हणजे चाळीस साठ चौसष्ट हजार रुपये होते तिथला. खरं तू म्हणालास महाग पण आहे ना तिकडं.
हां तेवढं महाग पण आहेत.
हा मग ते इक्वलच झालं की आपल्या रेट प्रमाणा.
हम्म आपलं डेट प्रमाणाझालं ते सोड.
हम्म चाळीस हजार धरून आपण देयाचा पण आपल्ये जे हिशोबाने जर आपल्या बघाय गेलं तर चाळीस हजार रुपये पण जात ते टोटल तिथे चौसष्ट हजार रुपये होईल तिथलं.
हम्म होय तेच ते की.
आणि तिथे रेंटवर बाईक तेन आहेत काय लोकल नच जाय लागते?
नाही लोकल नाची.
ते रंट ने बाईकतेन देत नाहीत.
हा.
रेंट ना बाईक?
आता ते काठमांडू साईडला देतील मे बी कारण आम्ही ज्या साईडला राहतोय तिथे देत नाहीत.
हा हा मग तिकडं लायसन आपल्या लायसन असते की तिकडचं लायसन वेगळं असते?
तिकडच लाय लायसेनस काय ब बघित मी अजून लायसेन्सच बघितले नाही तिथलं काय कसं आहे. तमानं
नाही नाही देश म्हणजे हे बदललं ना आ तेच लायसन पण चेंज होतं.
होय लायसन्स चेंज होते सोड.
हम् माझ्या मते नेपाळचं लायसन्स चेंज होतय.
हम्म वेगळं असेल सोड लायसन्स अँप काय नाही. अरे या भारताचे पण गाडी असतात तिथे जातात.
भारतातली गाडी.
होय.
मग इथंल लायसन्स चालतंय तिकडं?
चालत असेल की आता गाडी आहे म्हणल्यावर चालणारच की आणि काय कर काय करावं लागत माहित आहे काय, हो ट्रॅव्हलिंग लय होते सोड ते पण काय कर दोन हजार किलोमीटर पडतय. किलोमीटर
फक्त दोनहजार किलोमीटर पडते.
हम्म.
अरे मग उलट टू व्हीलरन गेलेल परवडंते.
हम्म हा असं त्रास होईल, तेवढं जास्त काही नाही एवढं
काय एन्जॉयमेंट करताय आपण चार दिवसाच सहा दिवस लागू दे.
हा आणि कसं आहे माहित आहे काय? आता जायचं म्हणलं, की नाही आपलं इथं काय तर का डॉक्युमेंट तयार करावं लागते म्हणत आहेत. तिथलं
अ ती हे पासबुक ते पासपोर्ट तेन लागते तिकडे जायला?
नाही नाही लागत नाही. आता आपण ऑदर कंट्रीमध्ये जाणार आहे मग त्याचा आता डॉक्यु अ परमिशन लेटर लागतय च की तिथलं.
तिथं नेपाळचं?
ह मग भारतातून जाताना आपण परमिशन आता आपल्या गाडी घेऊन जायचं म्हटला तर परमिशन तर लागणारच की तिथ तिथ त्यांच्याकडे जायचंय म्हटल्यावर. हां मग मग तिने परमिशन कसं काय देणार.
हम्म ते तर आहेतच. तर मला ओ म्हणजे माझं म्हणणं आहे दोन हजार किलोमी टर आहे कणी माझा भाऊ होता. म्हणजे गेलता. कुठल कुठ तरी गेलता. तिथे एकोणीशे पन्नास किलोमीटर फक्त काय तर होतं.
जात्यातच की. आता इथं ब बघ की म्हणजे भरपूर लोक असं लदाख साईड ला जातातच की.
काय झालं.
लदाखचा डिस्टन्स काय आहे बघ ना?
हॅलो,
हा
बोल की?
अरे हॅलो,
हां बोल ना,
अरे माणसं इथे सव्वीस सव्वीस किलोमीटर तर बाईकवर जातात म्हनाला तिथे दोन हजार क किलोमीटरला काय चाललंय?
हम्म.
अ भावा लदाख सव्वीस कलोमीटर आहे.
किती चोवीस सव्वीशे?
सहा सव्वीशे न्हव सवीस दोन सव्वीशे
हा तेचं टू थाऊजंड सिक्स हंड्रेड.
हा तेच तेच सव्विशे.
हा होय तेवढा हाय की मग आता लडाख आपण आपल्याच भा आपल्याच देशात त्यात लडाखला जायला आपण जाऊ शकतोय बाईकन मग टू थाऊजन किलोमीटर ला तिकडं जाऊ शकत नाही दोन हजार किलोमीटर ला
मल जाऊ शकतो की.
बघा म्हणाव ले मी गाडीने गेलो तर कसंय.
हम्म ते पण हाय कंटिन्यू म्हणजे कसं आहे कंटिन्यू गाडी चालवायला पाहिजे त्यासाठी आणि थांबून थांबून ते पण नाहीतर इंजन गरम झालं की नाही बंदच पडत गाड्या हम्म.
सहा दिवस जायला प पंधरा दिवस काढायचं पूर्ण जावुन यायला. मी जायला सात साडेसात दिवस यायला सात साडेसात दिवस
हम् हम हम् हम.
बास होत नाहीत सात दिवस
होतात की.
मग एक आठवडा आठवड्यात फक्त दोन हजार किलोमीटर आपण दिवसातर दोनशे दोनशे किलोमीटर तर सहज पार करतोय आपण आणं ते पण आराम करून फोटो काढून जेऊन खाऊन पिऊन. आणि संध्याकाळी आणि होतोय नीट आणि तवा डे नाईट करायचं रे् ट्रॅव्हल ट्रॅव्ह ट्रॅव्हल.
हम्म चालतय जावुया कि तीकडं.
अर नही खरंच सांगालो मी म्हणजे असं हे हाय म्हणून नाही खरोखर मला ब ब भारी वाटालेय. ठीक ये गाडीने गेलो तर
अरे खरंच की मला पण भारी वाटत.
आता लगेच